हॅलो
हा बोल.
हम्म काय करते?
काय नाही बघ बसले, तू काय करते?
मी पण काही नाही. बसले निवांत गं.
बर. पाऊस ते झालं? हो झालं, तुझ?
हो, माझं पण झालंय.
बर.
बसले बग निवात हा.
हम्
अजून काय म्हणते मग, स्वयंपाक वगैरे बनवून बनवायचं असेल की?
हो बनवायचं आहे आता सगळं तयारी तर चालू आहे. सर्व आता आवरणून ठेवलं फक्त. काय नाही आपल्या गावाकडे दरजचं कसं दूध चपाती आमटी. सकाचारा भाजी भात आम हेच तेवढच काय ना काय स्पेशल. खरा म्हणलं तर फोन जेवत नाही, तिकडं ते कसं सगळे काम करणारे असतात. ते काय त्यांना फट भरणार नाही स्पेशल केल्या का. आणि कोण खाज पण नाही.
हम् हम.
ते दारच कस भाकरी चपाती.
हा अ तू हे. एकदा हे बनवलीतीे ना ते काय कते मिरची वडी.
हो बनवले होते ना.
अ सांग मला कसं बनवलंेतं ते म्हणजे काय काय लागतंय त्याला.
बरं. अ आधी काय करायचं अम् पातीला घ्यायचं एक छोट.
हम्.
पातेल घेऊन बेसन पीठ घ्यायचं आपल्याला किती. करायचं तेवढं आणि त्याच्यात पाणी घालून सगळं पूर्ण हलवायचं त्याला. चांगलं दुधासारखं म्ह नाही ते नंतर. ते नंतर म सांगते की पहिला हे आधी करून ठेवायचं.
हा हा.
बेसनचं ते पूर्ण असं एक पाणी घालून पातळ करायचं. दुधासारखं ते करून ठेवायचे. हा एक पाच मिनिट ठेवायचं, आणि दुसरं आपलं प त तिब स्वच्छ धुऊन घ्यायचं. बारीक चिरून घ्यायचं आणि लसूण घ्यायचं. जिऱ्यामध्येचा तडका द्यायचा तडका देऊन हे. चांगलं कोथंबरला परतून या्यायचं. परतून घेऊन हे आपलं असतय ना, बेसनच दुधासारखं केलेलं पातळ ते काय करायचं. त्या कढईत गॅस वरतीच ठेऊन म्हणजे असं वतायच. आपण काय फोडणी दिलो असतो ना आणि कोथिंबीर परतून घेतो त्याच्यामध्ये सो घ्यायच मग उलथनिच. चांगलं फिरवायचं मग ते काय नंतर न काय करायचं. शिजल्यासारखं झाल्या होते. श कट माबिड इरली ब मंदेला हम् एक वजस एक. ह हॅलो ऐकू बी येणा. हॅलो ऐकू ये ना. ऐक ना हॅलो हॅलो. हा. हॅलो. हॅलो. प्रदूषण ब तुझ्या हात न बनवतेस तीस.